हॅलो मुलगी दिल्या ते पैसे पहिल्याच ठेवलेलेत नाय, बिशीतला काढले आणि आता घेऊन गेले, आव तिथं ठेवलेलं. चालत नाही म्हणून सांगालय पैसे.
हम्म आमची ला घेऊन जा मग.
खायला बघ मग
आमच खायला काही मागत नाही सोड. निस्त वाळच दमवतेय. एका
ते आमच्या मम्मी तेच म्हणतात, म पुरी एवढ्या दमवत म्हणूनच, तुझ्या खाल्ल्याला अंगायला लागत नाही. आता समजते की, का का अंगाला लागत नाही ते अ उगंच दंगा त्यात त्याज तेवढं माझं परगं घालतय. तरी बी आ आ हः आहेय तसच आहे, हं हं. हम् काय करतेस. हे सगळं कनबे आणि हा तसय. हो
नाही काय माहिती नाय.
हा मम्मी
हय नाव बसल्या. आत्ता आवरलंय तिचं काम.
हा हा. म दिदी येत नाही होय सुट्टीला.
दिदीच्या पोरींचा तास चालूयत ग. हू
येत नाव दरवर्षी येत येत्या का नाही.
होय इत्या दिवाळीला.
दिवाळी ते त्या होय हा हा
हम्
आता काय पोरी आता मोठ्या त्याला कॉलेजला तेन जायला कुठलं काय मिळत. नाही मि आल.
हो काय.
ते आमच बी लाग गल्या मम्मी ये म्हणून खरं पण काय कामात आता वेळच मिळणार ब्लाउज एक द्यायचेत.
चालूच आहे वाटतं शिवायला.
शिवायला चालूच आहे नव हे द्यायचे आहेत ग आज अर्जंट त्यांनी जाणारच गावात न. गावाला जाणार आहेत. मग आज संध्याकाळी द्या म्हणल्यात. आत्ताच फोन येऊन गेला बघ त्यांचा. झालेय काय म्हणून.
चालू आहे म्हणायचं.
मग कटिंग करून ठेवलंय मणलं देतो म्हटलं संध्याकाळी.
मग मशीन बसवल्यास मोटर बसवल्यास काय?
हे गारमेंटची घेतले की मी होय झालं की आता दोन वर्ष झाली आलो रायला पप्पा मारत्यात हं आता तुला ते पैसे द्यायच नसतय तुला सांगितले पैसे चालत नाही ते. मग मारते तर म पैसे परत घेऊन येजा ते
ते
कोणाच्यात देऊन आलीस. ते पैसे अंजा परत जा पैसे ते चालत नाहीत दोघींना पण आणलायसा? थांबताय काय एक मिनिटं ते काय कुठ आहे पहिया तो? तुला कोण सांगलं ते पहिया परत आंजा जा चालवकर हॅलो
हम्म
बघितलीस काय पोरगी आमची.
बघ काय.
हे धर. यातला दिवस पहिला आणि पैसे परत घेऊन ये सगळं ते पण आत्ता दिलेलं पैसे परत द्या म्हणाव. ते पप्पांना पाहिजे हा आणि ते आत्ता दिलेला पहिया परत द्या म्हणाव एकच घ्यायचं आणि पैसे परत आणायचं आयशु. ते आता दिलेले पैसे परत द्या म्हणा काय. हॅलो
हम्म
लवकर ये ग आणि पैसे व्यवस्थित परत आण.
ह हा हा.
जेवण पण झालं काय मग.
नाही अजून.
पोरी डोक्याला तापच देतात ब ते एवढं पैसे जपून ठेवलेय
कसलं?
ते हे चर ग पूर्वीच चालत नाही आत्ता आणि कशी काय घेतले ते त्याच्यावरती कश्या हेच चित्र होतं कशाचं तर, मग त्याने असू दे म्हणून ठेव म्हणल्यात. आणि ते बिशीत ठेवलेलं, बिशीतल काढून ठेवल्या आणि आता घेऊन गेल्या बघ मला माहित नाही ते, असली पोरगी तर लई दमवत्या बाई,
आता कुठ लपवून तर कुठं ठेवायचं सांग की,
मग काय? कपाटात ठेवायचं ग मग
काय न्हवचं, कपाट नाही आम आमचं
आ
कपाट नाही ग, ते एकच नाही ब बाकी सगळं हाय.
ह हा.
तिजोरी तेवढी राहिल्या, आता बघायची दिवाळीत घ्यायची म्हणालोय. गेल्या दिवाळीत घ्यायचं म्हणलेल, म मोबाईल खराब झालाय मोबाईल आणूया म्हटलीत. मग हे घेतलं मी मोबाईलचं आणला. हम. म परीचा बड्डे कधी असतोय, ऑगस्ट. मध्ये असतोय आला कि मग,
हम्म.
आमचीचा जुलै मध्ये,
पुढच्या महिन्यात,
हम्म. हे, तेच्या पुढच्या तेच्या पुढच्या महिन्यात.
ते आमच्या तिघांचा एकाच आठ महिन्यात असतोय.
होय.
चा, नंदचा, हिचा.
हम्म हम्.
आता बघुया आता पहिलीला गेल्यावरच येतोय तिचा वाढदिवस. आता हिला. सगळं नवीन आणायला पाहिजे.
मग काय. मग.
लागलीया नंव्ह दप दत्पतर वाॅ वाॅटर-बॅग, कंपास.
होय. शाळा तर चालू होऊ दे ते आता दफ्तर मी ऑनलाईनच घेतलेलं सोड तेच वापरले आता म आ तानिया म्हणलं नाही मी.
होय.
त्या दोघींचं काय आहे दिवाळीतच घेतलेलं मी
हम्म-हम्म
तिला अनेक शाळेत मिळाले मोठीला.
हम्म -हम्म
म आता घ्यायचं? आणि इथं काय ते बजार झालेय सगळ नव्यान सेल लागला आणायचं नव्यानो
होय.
हे बाटले बाट वॉटर बॉटल ते न ग
हा-हा नव्यानो रुपयला होय.
बरण्या तेन बरण्या खेळणी
हम्म-हम्म-हम्म
नव्यानो रुपयला छान आहे सगळं त्याच्यावर कप्पे देता ते.
हम्मम.
मग जेवणार कधी?
जेवायचं.
भूक लागत नाही का आई कड आल्यावर?
मग काय नाष्टयाच झालंय साडेनऊ वाजता.
हा पप्पा ग.
पप्पा कामावर गेलेत. अजून आले नाहीत.
हा-हा आहेत काय बरे.
होय-होय निवांत आहे.
हम्म-हम्म पप्पा आहेत तर सगळं आहे बग.
लका
आईला बी नंतर ना हे होत नाही कळकळत येत नाही किती? आमची मम्मी बी म्हणते नवं मम्मीने काही केल्या हो तुला पप्पनी सगळं केलं म पप्पाची माया वेगळीच अस त्या ग साहेब मग आई किती? ती बी करू दे कारण पप्पांची माया लेकींच्या वर जरा वेगळीच असते.
होय
मग मला जाऊच वाटत तिथं सुन सुनच वाटते
मग काय
किती वर्ष झाली का?
झाले की सात आठ वर्ष झाले की पप्पांना
होय.
होय आमच्या या दोन नंबरच्या पोरगीला वर्ष व्हायचं होत, तवाच कि आता तिला झालं आठ, नऊ वर्ष झालं. नवव लागलय तिला.
सहा, सात वर्ष झाली म्हणू.
हम्म सात, आठ वर्ष झालंस. येत होतेत सारखं खरं.
होय.
हूं सारखं यायच म्हणत होते. तुझा नवरा नाही काहीही केलं तर बरं मी हाय. मी असताना, तू भीतीस कशाला. नाही बोलू, दे नाही कोण सांभाळू दे, मी माझ्या पोरगीला सांभाळायला भक्कम आहे म्हण. तस काय नाही सोड आमच्या ह्यांनी, तसं काय हे करत नाही स
तसं म्हणजे. बाबा, म्हणते तसं आई. म्हणत नाही नाही. भाऊ बी म्हणतोय सोड, एखादी वेळ भांडण वगैरे झालं तर म्हणतोय, चल तू मी हाय बघतो म्हणून.
हूं हूं!
कशाला उगाच आपल्यामुळ त्यांना संताप. मी नाही बाई मी काय सांगतच नाही, भांडण, बिंडण झालं.
मग काय?
त्यात भांडण असत्यात, आणि आपल्या आपण चांगलो होतोय, त्यानी नंतर ना वाईट होत्यात म. त्यापेक्षा गप्प बसलेलं परवडते, आमच्या यांनाच ओरडते एखाद्या वेळी. फोन लावलेत का नाही.
अ फोन का लावला असं म्हणून दंगा करतोय मी.
होय.
हु ए!
आह.
फोन यालाय ब मम्मीचा, काय मम्मीचा फोन यालाय जा घरला, काय म्हणाले बगुण ये जा. म यंदा आचशील का नाही म.
अग गाडी नाही. अ आणला नाही नव्ह.
अनला नाही वे. आलाय वे सुरज.
व्हय.
हा हा आहे बर.
हो निवांत हाय.
हा हा. तो पण सुट्टीला च आलाय वाट
होय उद्या ते पण जाणार आहे.
ते पण जाणार आहे वय ह ह. माझा भाऊ पण होता. आता ग मधी.
हम् हम्.
पुण्याला.
होय.
तिथलं सोडून आणि आलं तेज खाण्या पिण्याच लइ हाल हो ते बाय
होय.
होता तीन चार महिने केला तिथ पेमेंट असते पण तिथल खोली भाडं ते सगळं जास्त तो जाते नइ.
होय.
खोली भाड म्हण मेसच
मा म.
काय म्हणाले.
ममी बडबडाल्या
थांब काय थांब झालंय दहा मिनट.